हॅलो. येतय ना आवाज? अरे येते की नाही आवाज? येऊ रायला ना आला ना?
हो.
बोल बोल स्वीट हार्ट बोल.
हो.
हॅलो स्वीट हार्ट. बोल ना बोल.
बोला. काय चालू आहे म्हटलं, ‌झालं का नाश्ता पाणी?
अहो साक्षी बोलू राहिली का, अमृता बोलू राहिली?
मी आहे मी आहे अमृता.
साक्षी आहे का? अम-अमृता आहे का? अग साक्षी सारखाच आवाज आहे तुझा बी.
हो साक्षी सारखाचं आहे.
काय म्हणते तुमची शिमबाची फॅमिली.
सिमबाची फॅमिली एक नंबर आहे बाबा. सिम्बा काय व्यवस्थित हम दो हमारे तीन झालेले आहेत ते.
काही कामावर जाते की नाही शिम्बा?
कामावर नाही जाततो, तो झोपूनच राहते दिवसभर झाडाखाली. राजा माणूस आहेत, राजा माणूस आहे तो.
अहो बाहेरच पडते दोन हे.
बाहेरच पळते त्याला काही घरात चेत नाय लागत, तशी मी. त्याला ओरडू ओरडू परेशान
हम्म
लाईन वर आणू राहिली, त्यायले हा बायको त्याची.
अन तुझा सिंबा?
माझा सिमबा का माझा सिमबा आता चालू आहे तिकडं काम. वाॉशिंग मशीन वाॉशिंग मशीन बिघडली
हा.
खोलून बसले आता खुोलून ते चालू आहे त्याचं.
आम्ही कालच बरोबर केली.
हा तेच फिरूनच नाही राहिली ती.
फिरून नाय राहिली.
हम्म
मोटरचा प्रॉब्लेम आहे मग काहीतरी.
हा मोटरचाच प्रॉब्लेम झालाय तो.
नाय नाय ते, कनेक्शन वगैरे पहा म्हणाव बरोबर.
अ किंवा ते पट्टाई सटकतय ना त्याचा नेहमी खालचा.
असं का ते पट्टा हे होतंय का?
हा पट्टाई सटकत राहते.
मग ते पट्ट्याच म्हणजे मोटर फिरते का नाही पहा म्हणा म्हणजे मग ते पट्टा बदलवा.
हा काय म्हणते? काय चालू आहे सुट्टी आहे का काय?
नाय ओ सुट्टी नाहीये, आता मंदिरात वगैरे जाऊन आलो.
हा हा
सकाळच अन.
हा.
त्या गोळ्यानं दोन दिवस हम्म? त्या गोळ्या यानं दिल्या ना गांधींन.
हा हा.
अशी झोप येते त्यांना की बापरे, मला म्हणजे. दिवसाशी, अ म्हणजे.
अं त्या दिवशी दिवसा. पहिल्यांदा घेतली होती ती गोळी तर मला तर म्हणजे असं पडतो का काय असं वाटत जाय.
बापरे दोन टाईम हाय काय?
हो
बापरे दिवसा तर मग लय य ह्या होतं असेल.
हो रात्री दहा वाजता अशी, पडल्या पडल्या झोप लागून जाते. कि सकाळ कुठं होते माहित नाय पडत.
हा चांगलंय आराम पाहिजेच पण दिवसाला प्रॉब्लेम होत असल, दिवसाही झोप म्हटल्यावर
अ इल्ले झोप नवती येवून राहिले. तर रात्री इन दोन तीन वेळा मला हालवलं. उठवलं पण मले काही माहित नाही. दोन दोन वेळा उठाणा ओ उठाणा ओ.
हहहहहहह
हाव. हे घ्या न हे घ्या न तर काय, तर मले येऊन राहील ती झोप.
कोण?
ती बहुतेक रात्री जागी होती. साक्षी न फोन केला होता.
तीले झोप नाही आली.
हा साक्षी म्हणे सपना मावशीचा फोन आलता म्हणे.
हो व ते. काय करते ते ते बारीक आवजात नाही. का ते फोन मध्ये काहीतरी लावून देते. आणि, कानाजवळ ठेवते ते ऐकत बसते ती नीरे म्हणजे चालू. चालू चालून चालू.
हा.
शांताबाईचं. हम्म.
हे दुखते आणि ते दुखते चालू रायते तिचं.
ते ऐकल्यापेक्षा थोडंसं बसल्या बसल्या योगा करत जाय न बाई म्हणाव.
मी तिते तिला सकाळी तेच म्हटलं एवढं पाय सु सुजलेले आहे, ते सकाळी मी ए अर्धा अ एक तास मी नाही का पूर्ण असं ते. अ मोबाईल वर नाही का ती एक कोमल म्हणून एक लेडीज आहे. इतकी चांगली सांगते. ती आणि, दहा दहा मिनिट चे तिचेे दोन तीन व्हिडिओ जसेे दहा दहा मिनिट आहेत. तर ते इतके अ पद्धतशीर व्यायाम सांगते ते.
हम्म.
आणि इतकं चांगलं वाटते ते केल्या न दोन तीन दिवस केला तीन बसं.
हम्म हम. मग पाठवशील का लिंक.
हाव लाव पाठवतो ना. अरे खूपच चांगले आहेत. ते तिचे नाही का. हा योग योगच आहे. ते तिचे नाही का ते एकामाग एक. दोन तीन पहायचे. ते दहा दहा एक ते शरीरावरची सुजीच बाबतीत हाय. दुसर अ हातपाय वगैरे दुखतेत ना. ते चरबी वगैरे कशी कमी करायची ते हाय.
हा.
कोणते व्यायाम केल्या न असे काहीच नाही दहा दहा मिनटं सांगते ती. बस ते म्हणते तुम्ही आता पहिल्या दिवशी एवढं दहा मिनटं करा मगं. पंधरा मिनिटं करा मग, वीस मिनिटं करा असं थोडं थोडं वाढवा म्हणे तर प्रत्येक व्यायाम. पहिले ती पाच वेळा सांगते ते ते म्हणे तुम्ही तीस पर्यंत घेऊन जायचं. आण काहीच करायचं नाही म्हणे, बस हे एवढे केले तरी तुमचं. सर्व बसल्या बसल्या ये.
ह.
हम.
आता मला डाॅ नाही. तर डॉक्टर तेच म्हणे मला आता मी मागे गेली होती ना. तर ते म्हणे असं झुंबा वगैरे नाही करायचा म्हणे, या वयात. आता योगा करायचा म्हणे बसल्या बसल्याचा.
हा ते बसल्या बसल्याचेच आहेत मस्त, मलास मज्जा आज सक सकाळी जरा लवकर उठलो मी, तर असं म्हणजे चांगलं वाटून राहिलं ते केलं तर.
ह.
मला पाठवशील लिंक त्याची?
हो हो पाठवतो ना.
तेच म्हंटलं.
अमृता हे अमृता.
हम्म ही.
हो हो ती म्हणते तुम्ही बोलवून राहिले का.
मग काय आता स्वीट हार्टशी बोलू राहिलो.
हा. काय आज आमची ते मा नांदूर येऊन पालखी येणार ये.
आज का.
हा बीडमध्ये.
असे का?
हा तिथे जायचं आहे जेवण वगैरे असतं तिथं.
कोण हे करते त्यांचं.
उपरे म्हणून आहे ना इथं.
कोण.
आपले पावसात. उपरे उपरे
उतरे.
उपरे.
उपरे.
हा
हम्म हम्म ते करतात का?
हो हो.
अच्छा अच्छा
पालखीचं सगळं लोकांना जेवण वगैरे असतं.
हम्म हम्म हम्म.
हम्म सासरे राहत होती‌ पहिले. पालखीत आता नाही ये. आताच होत नाही त्याच्या छान.
नाही नाही आता काय लय थकले असतील आता ना.
आता थकलेत जास्तं.
अन सासू.
सासूबाई पण आहे, त्या पण नसतात आता दिंडीत लय तर अठरा वर्ष बारी केली तेई हम्म.
त्या दोघांच्या तब्येती चांगल्यायेत?
हो चांगले आहे अजूनही.
अच्छा लहानाजोडा आहे सर्व हा ना..
हो मधले मधले.
मधले का?
हं.
हो लहान हे आहेत सर्व.
हा लाली मिरण.
ह्यां ह्यां ह्यां.
हम्. तेच म्हटल काय? आयुष चख आयुष काही नाही. चिखलीला गेलेला आहे.
चिखलीला गेला का?.
हाम्म आत्याकडे.
अच्छा.
हम्म ते निकिता आलेली आहे.
हा हा.
तिची पोरगी ती चीखलीला येतील आता येतील.. येतील रविवारी सगळे जण.
असं असं.
हम्म.
नाही ते काय असं थोडं थोडं काम करा म्हणजे. त्याला लावून देता तुम्ही मग तो असा आधी अधी नाही झाला पाहिजे.
नाही ऐदी करायचंच नाही ना त्याला आपल्याला ते थोडं थोडं लावून द्यायचं.
केलेला हारशु न..
त्याचे पप्पा तर हम्म.. त्याचे पप्पा तर बोलवतात दुकानावर राहिलं कधी कधी दुकानावर उभं ठेवतात. आता ते. चालू आहे विचारातात त्याला कामागिमान म्हणजे दुसरीकडं त्याला अनुभव आला पाहिजे.
सगळीकडचं असं हम्म. मागे दिवाळीत कपड्याच्या दुकानावर लावून दिलत त्याला.
असं का?.
हम्म.
हो काही हरकत नाये कामाची अशी सवय राहिली पाहि. जे
सवय राहिली पाहिजे ना हे करते ते कॉलेज येईन ते हे सगळंच पाहिजे.
हम्म हम्.
हम्म.
ते केलंच पाहिजे ते तसं..
हो. अभिजीित करतच होता ना पहिली..
हम्म.
अभिजितला कुठं रिकामी राहुदेत होते ते भाऊजी.
नाय नाय.
हम्म.
हे पाय ना आता सध्या घरी आहे घरीच आहे म्हणते काही काम नाही करू राहिले काही नाही.
हरशू काय.
हअ.
फार सुसत रावते माजे भाऊ भावाचीच गोष्ट. राजेशब चीच गोष्ट.
हा तेबी आता ते त्याचं तर एवढी त्याला जबाबदारी असून बीत राहते थे. अ हेच नाही काल तर त्यांची. मॅडम सांगत होती कि ते तिथं कोणतरी एक नातेवाईक हायत. ते पुण्याले राहते म्हणते. अन लग्न झालेलं आहे त्याच एक श्रीमंताची पोरगी केली. घरात अशे. अ कर्ज बाजारी कर्ज करून घरात चांगले चांगले. हे घेतले. सामान वगैरे घर बांधलं आणि गाडी. फोर व्हीलर ठेवलीयंन मी नाटकं केले ते एक श्रीमताची पोरगी सोबत लग्न केलं.
हां.
पण आता डायरेक्ट म्हणते म्हणते की बा त्या पोरीले ति मारून टाकाल असं तसं अश्या गोष्टी टी करतय.
बापरे!
इतकेत नालायक लोक राहतात.
लय नालायक लोक राहतात. पाहूनच कराव लागते सगळं.
होव ना तेच तर.
हम्म.
तिथं आता रविवारी जायचं आहे आम्हाला.
अकोलेला का.
हा.
हम्म हम्म. पाहूनच बाबा सगळं. इतर ओळखीचा वगैरे.
तो वाटल पहिले ग गजानन महाराज चालं जातो डोकं टेक. कुनीत ओ सर्व व्यवस्थित असलं तरच पुढे आमच हे कर म्हणतो.
हम्म.
नाही त कट झालं तर चालते.
चालतंय एवढं काही नाहीये.
हम्म.
येेता त संबंध अजून लयेत पोरं.
हांव ना मग तेच ना.
हम्म.
तेच त ते तिकडलं तर देवानाच केलं होत एवढं. इथं जाऊन वापस आलो.
मग.
आणि एक प्रकारे देवानाच शक्ती देल ती तिथं आ मला. नाय मीच तर किती हे हे करतो. ते मोनी मोनी मम्मी. ते डायरेक्ट म्हण ते किला तुम्हाला कसं काय त्या त्यावेळी जेवढंवेळी हे सुचलं तर तुम्हालाच माहितेम्हणते बा. म तु तुम तर एवढं हे नव्हतं म्हणे.
नाही.
तुम्ही डायरेक्ट एवढं हे केलं म्हणे डेरिंगना खूपच म्हणे. हे म्हटलं बा त देवाणच दिली होती मला डेअरीग.
पण पोरीचाही प्रश्न होता ना मण आपले.
हा.